हॅलो
हा काय म्हणता ओ ताई काय नाही ओ स्वयंपाक चालू हाय आमचा
हो का अगं मी काय म्हणल सेल मध्ये गेली होती का?
नाइ ना हो जायचेय जमत नाइये
हा
चाललंय एक एक एक
मी जाऊन आली बाई इतकी छान छान शर्टय
हा हा हं
म्हणलं आता नुस बघून आली, म्हणलं आता जाऊन येऊ
का का हा जायचंय मला पण पण वेळ भेटन मला खूप चांगला चांगलं आहे लोक म्हणताय बाई आणि म स्टेटस ला पण येऊ राहिल मोबाईलला असं म्हणताय व्यवस्थित आहे म्हणे खूप छान छान आहे असं लोक म्हणतात मग आता काय माहिती आहे
हा म्हटलं एक दोन साड्या घ्यावा वारीला जायचंय मला आता हा हा ना भाई
कधी चाल्या ओ ताई हा हा
हा
हा हा पांढरे बेंद्रे घ्या आता लोक पांढरे घालतात इथे आ ओ पण तुम्हाला समजलं का ते अ इथे पंढरपूरला किती पाऊस झाला म्हणे पंढरपूरला लई पाऊस झाला म्हणे हॅलो हॅलो मी कुड कट केला येतो ना नाही ना येत लगेच